लो,
हा आवाज येतो ताई?
हा येतोय. नमस्कार हा. कशा आहात?
मजेत.
अच्छा झालं सकाळच्या काम आवरून?
अहो काम बाईला कुठे आ आरामे.
हो बरोबर आहे. मी पण थोडं आवरलंय थोडं राहिलय आज आपण थोडं ह्याच्याविषयी गप्पा मारूया आजीचा बटवा. म्हणजे अ पूर्वीच्या काळी कस आजी आजी लोक बरेच सांगायचे. म थोडस पोट दु खोकलं किंवा काही झालं थोडं फार तर त्या औषध सांगायच्या सर्दी खोकल्यासाठी ना तर आपण त्याच्यावर बोलूया.
अच्छा हो हो चालेल ठीक आहे.
अ. तर पूर्वीच्या काळी बघा कुणी अशक्तपणा आला किंवा आजारी पडलं खूप दुर्धर आजार झालाय. तर तुम्ही ऐकलं असेल. का नाही माहित नाही पण मी ऐकलं होतं की ग्हाचा तृण रस्तू असतो. तर गव्हाचा तृण रस म्हणजे त्याचा रस काढतात आणि त्याच्यामध्ये अ आवळ्याचा थोडासा रस आणि मध घालून. असं एकत्रित ते. प्यायला देतात. अ त्याच्या रोग प्र्रतिकार शक्ती वाढते. तर गावा गावाच्या. तणरस कसा करतात की समजा आज गहू भिजत घात.. एक रात्र पूर्ण मग उद्या सकाळी ते कुंडीत किंवा माती असेल आपल्या घराच्या जवळपास ह तर तिथे. ते लावायचे गहू. मग ते सातव्या दिवस श तेे उगवतात.
हो.
मग ते उगवलेले गहू आहे ना म्हणजे सातव्या म्हणजे ते सात दिवस होऊ द्यायचे थोडे थोडे उगवतात. मे जेगू ग. ते सातव्या दिवासून सुरुवात. करायची रोज काढायला. म्हणजे ते मुळा सकट उप. यचे स्वच्छ धुवायचं ते.. एक मुठभर आणि ते स्वच्छ धुवून मग त्याचा रस काढायचा.
अच्छा हम्.
त्याच्यात एक चमचा मध शुद्ध आणि अ आवळ्याचा रस असं टाकून ते प्यायला द्यायचं. ज मग ते आपण पुढचे सात दिवस परत देत तसच गव्हाचं रोप आपल्याला येण्यासाठी रोज सात दिवस अ ते म्हणजे आता आज आपण लावले. जमिनीत तर पर आज परत गहू भिजत घालायचे मुठभर परत ते उद्या लाव काचे असं रोज सात दिवस करत जायच. मग सातव्या दिवसानंतर आपल्याला ते रोज
अच्छा हो हो म्हणजे एक दिवस आड लावत राहायचं. उतलना
हा आज लावले परत उद्या पण लावायचेच आप रोज सात दिवस लावायचा आणि म सात दिव नी ते जे पहिल्या दिवशी लावलेले.
आणि प्रमाण किती क घ्यायचे त्याची..
आता समजा आपण मूठ भर गहू घेतले तर भरपूर होतात. ते भरपूर येतील जर एका कुटुंबात चार व्यक्ती असतील तरी त्या चार जणांना पण ते कामी येईल.
अच्छा हम्म
असं आहे.
हो हो आणि मी पण ऐकलेलं आहे. म्हणजे मी अ स्वतः अनुभवलेलं उदाहरण सांगते. मी जेव्हा म्हणजे आम्ही काही कामाने बाहेर गावाला जात होतो.
हम्म हम्म
तर जो रिक्षा चालक होता ना. हा तर त्या गाडीत रिक्षेत आम्ही बसलो. मला एकका जागेवर जाई च तर आणि मला आहे ना थोडस एलर्जीचा त्रास आहे. म्हणजे बाहेरची गार हा हवा जरा आली तर मग ना घशात ना असं खव खव होतं. आणि कब जमा होतात. हो आणि शिंका येतात परत डोळे लाल होतात. गार हवेच्या धुळी चा हाच एलर्जीचा त्रास आहे. हो आणि मग त्याच्यानंतर मग हा त्रास सुरु झाला की मग ऐसमा सारखं होतं मला.
दमा दमा म्हणतात. हम्
मग दाम्याचा त्रास होतो तर मग मला तोच त्रास माझ्या मुलाला पण तोच त्रास आहे. आम्ही जात असताना ना मग आमचं दोघांच मग आम्ही खोकलत होतो. रिक्षामध्ये तर तो जो रिक्षा चालवणारा होता ना तर तो दुसऱ्या राज्याचा होता बिहार राज्याचा तर मग तो म्हन टला त्याच्या भाषेत सांगत होता हिंदी मध्ये, तुमचा जो हा त्रास आहे ना म्हणे म्हणजे कायम स्वरुपी नसनार तुम्हाला तुम्ही जर मी जी औषध सांगितल त्याचा जर उपयोग केला ना तर हा होणारच नाही म्हणे म्हंटलं मग काय औषध आहे याच्यावर तो सांगाच्या एक अद्रक तुकडा घ्यायचा म्हणे. अद्रकचा चो तुकडा सु त्याची वरची सगळी साल काढून टाकायची. छोटा तुकडा घ्यायचा एक पेरू आपलं बोल ज पेरू असतो ना
हा
हा तर ते एक पेरू एवढा तुकडा घ्यायचा आणि तो तुकड्याची साल वगैरे काढून तो क् कचा चावून घ्यायचा. तिखट लागतो तो
अच्छा
चाऊून घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडसा गुळ असतो ना हो गुळ खाऊन घ्यायच्या म्ह म्हणजे तोंड तीखट होतं ना.
हम्म
हा मग गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास पाणी पिऊन गुळ खाल्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचे म्हणे फक्त तुम्ही हा तीन तीन दिवस करा म्हणे आणि तीन वेळेस करा सकाळ दूपार संध्याकाळ
अच्छा
रात्री झोपताना
हा
तीन वेळेस जर हा प्रयोग केला ना तर तुमच दमा पण जाईल. आणि तुम्हाला एलर्जी पण नाही होणार. मग खरंच बर का. शंभर टक्के फरक पडला. असे तर दहा पाच दहा हजार तर असे होम किती औषधांमध्ये गेल
हा बरं झालं तुम्ही सांगितलं म्हण जे ओळखीत माझ्या कुणी असेल असं.
हो त हो तुम्ही सांगा त्यांना आवर्जून सांगा आणि
हम्म
खरंच आवर्जून सांगा त्यांना आणि खरंच उपयोगी आहे.
हा तेच आपल्या भारती ते संस्कृतीत असे खूप साऱ्या म्हणजे आयुर्वेदात औषधं दिलेली आहेत. की ते खूप गुणकार आहेत. फक्त आपण त्याचा ऊपयोग उपयोग केला पाहिजे.
आणि बघा काही गोष्टी तिन माहिती रात आपल्याला
हा
त्यांनी मला जांभुळांच बियाच पण सांगितलं होत. आपण हे जांभूळ जांभूळ खात तो ना. तर अ. अ त्याच्या बिया निघता ना तर त्यांना ना सुकवून टाकायचं म्हने.
हा.
स्वच्छ धुवायच्या त्यांना आणि सुकवून टाकायच्या. सुकल्यानंतर ये ना त्याची ना पावडर करायची. हो, मग पावडर आहे ना आपलं हेि मध असत ना.
हा.
मधात एक चमचा ती पावडर गोळून टाकायची केव्हा जेव्हा आपल्याला ताप असतो तेव्हा.
अच्छा.
हो एक चमचा एक चमचा मध, एक चमचा जांभूळ पावडर हे मिक्स करायचं आणि ते तीन वेळेस चाटण द्यायचे म्हणजे दिवसभरातन. त्या व्यक्तीला ताप असेल अक्षरशः टायफड सुद्धा बरा होत.
अरे बापरे! किती छान ना.
फक्त आपल्याला ना ह्या काही गोष्टींना माहिती ती नाही आहे. माहिती नसल्यामुळे कस म आप पण. माहिती नसल्यामुळे आपण तो त्रास पण जा जास्त होत होमिओपॅथीच्या गोळ्या खातो म ते जेवढा फरक पडत तेवढ. पूर्ण शरीरात म ह्या ज्या गोष्टी ति निघायला पाहिजे तशे निघण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार करावे लागतात.
हम्म.
आपण होमिओपॅथी च्या गोळ्या घेतल्या किंवा ऍलोपॅथीच्या घेतल्या ना तर तो दाबला जातो कुठला हि आजार दाबला जातो परत सहा महिने चार महिने झाले का परत वरती डोक काढतो.
हम्म हम्म.
आयुर्वेदिक जेवढं आपण म्हणजे बघा लिंबाच्या पाल्याचा रस असेल किंवा तुळशीचा पाण्याचा रस असो. किंवा बेल हा किंवा बेलाचे पानं जर घशाचा जास्त मला, घसा खाज होऊ नय तसे आम्ही आणि आपल्याला जर काही गिळायला काही त्रास होत असेल, बेलचे दोन तीन पानं चावून घ्या. कसा अर्ध्या तासात. यवसिकत होतं
ह मी इकडे हिमाचलमध्येध्ये ऐकलं. कि बेलाच... फळ अस असतना... त्याचा हे लोक... क सरबत करतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि... ते थंड असत म्हणे अस...
हो नाही आम्ही मी ख आह मी स्वतः खात... सबल.
हां का?
ते ना थंड असत, ते बेलं असतं ना तर त्याला फोडून घ्यायचं आणि त्यातचा जो बिया काढून तो आतला जो गर असतो ना
हम्म,
ह म त्याच त्याच्यानुसार तुकडा तुकडा करून जरी तुम्ही चगळंला ना तरी खूप चांगलं असतं थोडस गोडवा असत तो त्याला म्हणजे कमी प्रमाणात असतो गोडवा
अच्छा.
आणि एखाद्या फळासारखंच लागतं ते, काही कडू वगैरे नाही लागत. हम्म. आणि त्याच शरबत करायच राहिलं ना तर ते फळाच गर काढून? तो पाण्यात घोळून घ्यायचा त्याला अर्धा एक तास राहू द्यायच. जसं आपण चिंचा कस राहू दे तो पाण्यात तस राहू द्यायचं. ते असं चोळून घ्यायचं मग चोळल्यानंतर मग ते पाणी निघते ना त्याच्यात तुम्ही आमचूर पावडर टाका थोडा काळा काळ मीठ टाका, थोडं जिरं पूड टाका, थोडी आपल्याला वाटलं तर साखर टाक का नाही तर काय गरज नसते किंवा गुळ टाका गुळ चांगला असतो. साखरेपेक्षा. मग ते शरबत तुम्ही पिऊन घ्यायच, आणि अगदी थंड असतं आणि पोटाला एकदम गारवा वाटतो म्हणजे उन्हाळा
हा बरोबर उन्हाळ्यासाठी चा
हो आणि हे मी तर स्वतः बघितलेलं आहे हे जे बिहारी लोक असतात ना हे काय तात कच्च फळ असतं ना बेलाचं
हां.
म्हणजे पिकलेलं पण नसतं कच्च असतं ना ते तोडून घेता, आणि त्याला फोडून मधला घर आहे ना कच्च्य कच्च चाऊन खाऊन घेता ते.
अच्छा! हम्म! प्रत्येक भागात वेगळं वेगळं अ हे आहे नाही का त्याच वैशिष्ट्ये.
हो त्याच वैशिष्ट्य आहे बोलाच फळाचं.
हाआआ...
हो आणि बघा काही लोकांना माहिती नसत. त्यांना आहो ते ते झाडदारात असूनही उपयोगाचं नसतं मग.
हां आ.
अशा गोष्टी पण होतात म्हणजे माहिती नाही ना आपल्याला त्याच्यातली.
तुम्ही छान माहिती सांगितली हे मला माहित नव्हतं याचं आद्रक आणि गुळाचं पण ते चांगलं वाटलं जांभळाच्या पावडरच पण छान वाटली माहिती.
हो आणि कस हो, झाली का दहा मिनटं
हो.
हो चालेल ठीक हे. मी का. हो हो चालेल.
आपण नंतर बोलया.
खट खट